असा फोटो का बर आलात हॅलो हॅलो हा येतोय आवाज कमी आवाज येतोय या लावडस्पीकरनी चालू करतेय वाटन
काय म्हणलात
लाउड स्पीकर नि चालू करतायेत ना स्पीकर
हा येतं ना करायला
येताय थांब दोन मिनिट जरा
अ नाही तर हेडफोन लावा सगळ्यात बेस्ट आय थिंक नाही लाउडस्पकरच ऑप्शन नाही आहे डायरेक्ट हेडफोनच लाव
हम्म हेड फोणनच लावा लागतील
हा कस आहे वायफाय कॉल असल्यामुळे थोड आता आवाज हे होता ना लेट येतो म्हणजे थोडा
हा आ लेट येतो थोडासा हम्म
ऐस काय म्हणतो पाऊस आहे चालू अजून...
हा पाऊस चालू इथे अजून पण..
अच्छा इथे थोडस उघडलं आता अ बघूया... कधी परत चालू होतेय.
हम्म काय म्हणतो काही नाही बाकी म आता चाललंय काम...
हा हा...
हं, दुसरं चालूय ना? पण मग त्याची सॅलरी, त्याची सॅलरी कमी आहे ना?
अच्छा, अच्छा, अच्छा, हां हां हां.. ते सकाळीच असतं ना टायमिंग?
हं
त्याच टायमिंग काय?
त्याचं टायमिंग आहे ना, आता सध्या, हे काय बोलता मॉर्निंग हे. आठ ते साडेपाच.. हं.
हां हां
आठ ते साडेपाच आहे आणि अं.. त्याच कसं आहे? आठ ते साडेपाच आहे आणि दोन महिने मॉर्निंग करायची आणि दोन महिने.. नाईट करायची.
अच्छा, दर दोन महिन्याला चेंज होते म्हणजे?
हं.
ओके, ओके. ठीक आहे ना म्हणजे ऍटलिस्ट पुढचा येईल हातात येईपर्यंत हा कंटिन्यू ठेव मग आठ ते पाच वाला.
हंम्म
काय जेवढं आहे तेवढं तरी येत राहील ना, म्हणजे हातामध्ये काही ना काहीतरी.
तेच ना.
हां आणि बसल्या-बसल्या मी तुला काल बोललो तसं ते... ए आयच्या रिलेटेड व्हिडिओज वगैरे बघत राहा म्हणजे ऍटलीस्ट थोडफार तू पर्सनल लॅपटॉप वर.. प्रॅक्टिस करू शकशील ना?
हां
ते तर आहे, ते मी आता मी काल- कालच बघितलं आणि काल तर मीटिंग.. काल जरा सदम्यात होतो, पण जर एवढं तेवढं असं जसं मला महिना भरापूर्वी टेन्शन येत होतं तेवढं काही घेतलं नाही मी....
हं हं
हां जरा कमीच म्हणजे आता थोडंसं स्वतःला रिलॅक्स...
हां हां हां नाही ते असं पण तू काल मला बोलला होता ना? की तुझी आता इच्छाच नाही काही...
नाही माझी तर खरंच इच्छा नव्हती. काम करायची म्हणुन बर झालं ते त्यांनी हे केलं मला. तुला माहिती का एकच काम करत होतो मी, एकच काम करत होतो.
अच्छा.
हा दीड पावणे दोन वर्षापासून त्याच्यात काहीच बदल नव्हता.
अच्छा हा, हा.
त्याच्यामुळे मला बी ना असं पकल्यासारखं होऊन गेलं होतं ते काम एकदम आता.
हां, म्हणजे नवीन काय शिकायला मिळालं नाही म्हणजे?
शिकायला मिळालं नाही आणि काही असं काही असं मला नाही समजलं मी त्याला विचारलं ना... तो एकच सारखे पुस्तक रट रटायचा इन्व्हेस्टिगेशन इज मेन की पॉईंट ऑफ दिज कम्युनिकेशन असं-तसं.
अच्छा हं हं..
तो सारखं तेच रटायचा, आता मित्र बोलला की की मला सांग म्हने तु कसं काम करायचं? काय काम करायचं म्हटलं बाबा तू तुझं बघून घे आता तु मी माझे अनु.. अनुभव मला माहिती आहे. तो काय करायचा पर्सनली मेल असायचे ना?
ह ह
नाही आ मला सांगायं नाहीला रिमाइंडर रिक्र्ड आहे की नाही रिक्र्ड आहे आता मला कसं समणार जेव्हा मी त्याला करायचो कि नाही हे याला रिमाइंडर टाकायला टाकायला लागतो ठीक आहे नाही मल मग मी त्याला विचारते तो समोरून किला रिमाइंडर टाकायचा आहे का मग तो कामला बलायचा नाही दिस इस दिस इ्पॉर्टंट क्लाइंट आय विल रीच आउट टू देम इट माय सेल्फ मग मला माहिती आहेेत तो मॅनेजर आहे त मॅनेजरच्या लेव्हलला काम करतो मग आपण आता खालच्या लेवल ला काम करतो मग आपण त्याच्या ईमेल ला कस का छडकानी करायची मग मी टाकायचं नाही रिमाइंडर मग मध्येच उठला सुटला आणि लगेच यायचा तू हॅ आणि ते पण कधी एका महिन्यानंतर
अच्छा
हा एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर यायचा उठून कि ज दक्श ऑन दिस इमेल हॅव यू सेन रिमाइंडर टू देम
अच्छा ओके
सांग आता बरं ठीक आहे चाल मी विसरला रिमाइंड करायचं पण तू मला एका महिन्यानंतर दोन महिन्यांतर कस विचारू शतो की याला तर रिमाइंडर टाकलाय का
हा हा ह तूच मना सांगितलं होतं की करायचं नाहीये
हय कि नाही लॉजिक सांगतू आता दोन महिन्या नंतर भाई तुला आठव येते तुझ्या ईमेलची की मी रिमाइंडर टाकायला हे काम जर तुम्हाला आठ दिवसा आ सांगितलं असत याला रिमाइंडर पाठवलाय का तर मग तो वेळेवर गेला असताना
हो
याला बी रिस्पॉन्सिबल मग कोण मीच की मी रिमाइंडरा टाकला नाही मी फॉलोप वेळेवर घेतला नाही
अच्छा नाही सोडते जाऊद ते म्हणजे एक टझिक होतो म्हणजे एकंदरीत
नाही त्या नाही ना असं वेगळंच एकदम हॅरसमेंट करून ठेवली होती कवडीचा त्रास नव्हता माहिती त्रास नव्हता डारी हम्म
पण ते आपल्या जुन्या कंपनी सार
प्रत्येक कंपनीचे लेवल आहे ना हाय राहते इथे जणे ना हा जाम करून ठेवलं होत सर्व्यांना तुला माहिती का सर्व लोक घ ले होते त्यांनी ज भरणे
हा हा हा हा क काल का हा हा हा
हम्म आता कोणी होत हम्
आपल्या तर जुन बोलच नाही राहि
आप तुून कोणीच नाही तिथे कोणीच नाही फक्त कौस्तुभ आहे तू आता टीम लिडर झालाय ते ते
अरे पा
हो अनुपम लावड खायचा का
अनुपम नाही बत
काहीतरी होता तो ए आरटी मध्ये मी त्याच्याशी बोललो होतो आता तर अ तो बोलला की मला समजत नाही म्हणजे हा कसा का टिकून राहिला इथे. या लोकांमध्ये भाई म्हणे तटाचे पनणे ना एक ले लिमिट राहते तर हा ओ आहे. आणि मी बघितलं होत त्या वेळेलाच तो एकदम ओव्हर होता.
हा, हा, हा
हा कौस्तुभ
कौस्तुभचं कसंय माहितीय का त्याला ते हाजी हाजी, करायला, जमत
एक भरपूर प्रमाणात भाजी प्रमाणात एवढं मला नाही जमत खरं सांगू का मला हे जमतच नाहीये हे असं मी तरी तू तर लांब होता मी तरी त्यांच्यात बसायचो.
हा ते तुला एकदमच टॉर्चर होत.
टॉर्चर त्यांचं म्हणणं होतं मी टीमला आउटिंगला जायला. पाहिजेल मला सांग हे दोन दोन महिन्यांमध्ये औटींग करायचे दीड दीड दीड दोन दोन महिन्यांमध्ये दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च मला सॅलरी नाही पण माझा खर्च जास्त होता मी कसं या लोकांसोबत सारख सारख आऊटिगला जाणार होतो.
् बरोबर तुमचं तुम्ही खर्च करा मग मी आलो असतो.
माझं पण ना मला सारखा रडत राहील. जांब बोलतो मी खात नाही मी पीत नाही मी नाही पिता हु मै खाता हु. ओबट फिर भी जाता हूँ वो कैसा है टीम बोर्डिंग अच्छा रहता है बेटिंग के साथ जाने का त्या लोकांना ना हे गोष्ट खटकायची की मी जात नाही त्यांच्यासोबत हा मी फिरत नाही मी त्यांच्या सारखा नाही हे. मी वेगळा आहे असं असं व्हायचं त्याला
जाऊ ते सोडं बरं झालं, ते
घ्या बरं. त्यातला काटला आणि त्यावेळी तो सीन झाला आणि मग मला शेवटी त्यांनी काय केलं त्याच्यातच टाकलं. त्याच गोष्टी सोबत पण एवढं आहे की विवेन चांगला होता. विवेन मला जॉब नाही भेटत तोपर्यंत तो पंधरा पंधरा पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस यष्ट्रा चैन करत राहिला. पी आय पी
बट
हा तो जेव्हा मला जॉब भेटला. त्यांनी सांगितलं आता तू करून दे म्हणे रिझाईन
ओके गुड गुड तो जरा होता विवेन बरा होता हा एकदमच डेंजर होता. हा हा हां
त्यावेळेस हा पी आय पी चालूच होती साडेतीन महिने त्यांनी मला पी आय पी मध्ये, ठेवल होत का. मला जॉब नव्हता तो म्हणे तू जॉब शोध मी चालू ठेवतो म्हणे पी आय पी अशीच तो पण मी काढू नाही शकत नाही ह शोधत रहा कुठे भेटला का तुला कुठे भेटला का तुला म्हटलं नाही भेटलं आणि मग शेवटी मला तो फुल पॅकेजचा भेटला होता पुण्याला मी नाही घेतला
हा हा हा पाठव बरं
हुं, हु आठवलं ना
ह
एकाच वर्षात मला तीन जॉब लागले होते त्यावेळेस
हा
तो लागला हा मग त्याच्यानंतर अअ ‌ केअर ट्री मधून अंधेरीला पण ती कंपनी सुटायची रात्रीची दोन ला
हा राईट राईट कॅब नी जायचास ना
काय बाई तिथे कॅब वगैरे काहीच नव्हती घरी यायला रस्ताच नव्हता
काहीतरी घुसायचे एका कंपनीमध्ये कुठल्यातरी कॅप नी
हा कॅबनेे नाही मला स्वतःहून खर्च करून मी एकदा घरी आलो हजार पाचशे रुपये खर्च करून मी घरी आलो एक दिवस कल्याणला म्हटल कोण कंपनी मध्ये काम संपल्यावर
हम् हम्म हम्
म तरुण मंतर काय केलं मगंतर मला डब्ल्यू पीपीची ऑफर आली मग डब्ल्यू पीपी मध्ये सहा महिने काम केलं तिथे ऑफिसला जायचं रोज मग तिथे काम केल्या मग नंतर मला ही ऑफर मिळाली वर्क फ्रॉम होम ची मग त्या या्या वर्क फ्रॉम होमच्या ऑपॉर्च्युनिटी करता मी तो चांगला जॉब सोडून दिला माझा
हम ह ह
अजून पण ते लोक आहेत आणि त्यांची चांगली प्रोग्रेस झाली माहिती तुला
हम्म हम हम् हम
किती जेवतेि ते
हा हा तसच असतं ते आता काय आपलं नशीब खरा म्हणायचं त्यामुळे काय एवढा विचार नाही करायचा हम्
सांगतो तुला काय कडलं मागच्या दोन वर्षात
हा हा हा काय म्हणला
मागच्या दिवसात काय घडलं बावा सांगतोय म्हटलं तुला आपभीती
हा बरोबर ते आहेच आपलं नसेब खराब म्हणायचं आणि पुढं जायचं काला विचार नाही करा
हा
हम्म नाही आता काय जे होईल ते चांगल्यासाठीच होते सोड त्यामुळे एवढा काही विचार नाही करायचा आता एखादी चगलीऑ आली आता ही तुझी टीसी एस ची आली तर ती करून टाकलं ग
मी वाट बघतोय रे एटी सीचा फोन कधी येतो असं म्हणून
हम् हम ह नाही येर
हं
ये ल राहता
हम्म बघ आता आठवड्यात यायला पाहिजे शुक्रवार गुड शुक्रवार पर्यंत हम्म लावतो मी मित्राला फोन हा मेलवर लक्ष ठेवून आले
हम् हम् हम्
घरी चालोय मी जराज उद्या हम्म दोन तीन दिवस
अच्छा
णे सग चालय एकच चाणार
हा सगळेच
मशाळा देवीश ची
आता तर पाऊस आहे कारण की थोडं काम आहे आई बोलते हंगा म्हणे
अच्छा ओकेठी आहे ठीक आहे ना शाळा काय अजून तो लहान आहे त्या
हा
का प्रायमरीला गेला की मग ते बुडवता येत नाही शाळा
हा अकरा मिनिटे झाले
हो हो चालेल चालेल ठीक आहे थां मी लावतो परत
हाव चाले ओके बाय